बोल मारो घरी. काही नाही बस आराम.
जेवण झाल?
हां.
कुठे गेलतास?
आज काय गेलतो फिरायला. हां.
बोला
काय नाही नवास करतो महिशवाळा.
काय केल महीसमळात.
गेलतो टॉवर वरती थोडा. मी तुझ्या आर्यन. सुभाष. अनिल अ सौदागर. आम्ही गेलतो.
हां
डायरेक्ट गाडीवरून गेलतो आम्ही. तसच खुलताबादला गेलतो.
फंडाल आहे.
अ गेलते भद्रा वारच दरसन घ्यायला.
हम् प्रि बदर मार सिंगलाय.
हा.
तिथले भारी डेकोरेशन केलं त्यांनी.
हो आव.
साव का गेलो
हम्म.
काय काय डेकोरेशन पाहिल.
हम्म.
काय काय?
त्याला वय पोस्टर वगैरे जामले. कलर कलर केला जा ना.
हम्म.
भरपूर सारे गेलेले तिने तिथं.
हम्म.
बरेच, बरेच स्पॉट तिकडे फिरण्यासाठी ते.
हा.
ह, झाड लावले तिथं साईड ला ते तिथ कोंडे एकते. कोंडामध्ये ज्या रांगोळ केली ना, पाच शनिवारी. पाच शनिवारी आंघोळ करायची. पाच शनिवारी आंगुळ करून, अ पाच शनिवारी दर्शन घ्यायचे तिथं. मग एकदम म्हणजे काहीतरी आपण जे वस्तू म्हणजे जे आपण मागितलं ते पूर्ण होत तीच्या आकाांक्षा
व्हय का?
अरे प
आपल कडे एक झाडे आहे म्ह काही नव्हता. हम् नुसते पार तिजे पूर्ण गंडा
हा गाड होत नाही तिकड.
एकदम झाड झा झाड. इकड तिकड रोड न बा आपले झाडे डायरेक्ट.
हा. हम्. हॅलो! तुझा आवाज येत नाही.
तुम्हीला झाडं, शेत आंब्याची वगैरे. हम्
आवाजे येन नाही तो.
काना लावईल, कानाल लावल येतो.
लावलेय का याला?
तुझ रेंज प्रॉब्लेम असल.
हम्म
हो
हॅलो
येतोय तुझा आवाज बोल.
हां तुझा असा जरा दम्मा दम्मान येतोय.
ते रेंज प्रॉब्लेम असेल बोल तू.
हां काय झाली मग जेवण झाल का?
हा जेवण झाल आत्ता जेवण केल मस्त पैकी बसलो म्हंटल बोलाव तुझ्याशी मस्त. निवांत.
हो का?
बाकी व्यवस्थित आहे का?
हां
मजेतय मग एकदम.
तू कुठ गेलता आज?
घरीच होतो ग्राउंड ला जाऊन आलो ग्राउंडला गेलो ल बसलो वगैरे निवांत.
हो का.
हम्म बाकी अजून काय चालू आहे मग तुझ?
काही नाही बास आराम मधी
हो हो ग्राउंडला गेलतो आज.
तुझ म्हैसमाळला गेला होता काय मग अर्ध्या घंट्यात येतो मी. हो का अजून ना ते तिथ काय काय मग स्पेशल म्हैसमाळला बघण्यासाठी वगैरे.
आहे फिरायला जाात शिजा मोकळेचाकळे
हम्म
फोटो काढायसारखं भारी आहे तीथ सगळ आहे. कोण तु आजूक गेला नाही का ती त्या
नाही मी गेलो होतो. ति झाड वगैरे जायच्या टायमला तर तेवढ वगैरे बघितल मी एकदम बेस्ट आहे तिथे फिरण्यासाठी. खूप सार आहे खूप खूप काही भीरण्यासाठी आहे तिथं. बाकी तब्येत वगैर बरी आहे का तुझी? तब्येत वगैरे बरीये.